हॅलो
हा हा, बोला बोला येतोय आवाज, हा हा बोला बोला येतोय आवाज येतोय.
हा बोला बोला. म्हणलं, तुमची काय दुसरी आवड छंद वगैरे? हॅलो
येतोय ना आवाज तुम्हाला?
हो हो, येतो येतो मध्येच अ बंद होतो, कट होतो. रेंज, रेंजचा प्रॉब्लेम आहे असं वाटतय. हॅलो
नाही, माझ्याकडे तर पूर्ण रेंज आहे.
हा इकडं पण आहे पण मग असं कट का होतो तेच कळत नाहीये, कारण मी तर बाहेर बसले.
हो, माझा पण पू पूर्ण आवाज येतो. हो हो हो येेतोय.
हो हो बोला बोला म्हटलं अजून तुमची काय आवड, छंद?
आपण फोन माझी आवड अ ऍक्च्युली, मी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे माझ स्वतःच
हो हो
तर तेच माझे सध्या अ मॅन्यूफॅक्चरिंग युनिट असल्यामुळे, अ आईसक्रीम करता लागणाऱ्या स्टिक्स बनवतो आम्ही.
हो का
देन कुल्फी स्टिक्स, अगरबत्ती स्टिक्स, देन बार्बिक्यू् स्टी स्टिक्स, असे भरपूर प्रकारचे स्टिक्स बनवतो.
अरे बापरे मंग, मोठ्या प्रमाणात काम चालत असतील तुमच.
हो हो पण मला ही एक संधी मिळाली की, याच्यामुळे मी लोकांबरोबर कनेक्ट होऊ शकते गप्पा मारून.
हो आणि अ म्हणजे चांगलच ये ना तुम्ही दुसऱ्याला पण अ प्रोत्साहित करू शकत ना असं, म्हणजे माझ्यासारखीनी ऐकलं तरी आपल्याला पण वाटत नाही कायतरी अस वेगळं शिकायला मिळत, कायतरी हम्म हम्म
ट्राय केलेलं होत एक अ त्यांनी स्पीच दिलं होत कि ते कस त्यांनी आतापर्यत ते कशी पुढे आले काय केलं त्यांनी, तर त्यांनी सांगितलेलं कि, ते ना लोकांशी कनेक्ट व्हायचे नेहमी. म त्यांना लोकांबरोबर बोलायला आवडायचं. तर त्याच्याकरता ते ना म्हणजे जेव नवीन त्यांची कॉन्टॅक्ट होती ना, ते कॉन्टॅक्ट करायचे, बोलायचे सगळ्यांबरोबर.
हो हो.
पण गत
आवाज
ते फक्त आपला स्वतः येत, येतो आता आवाज? येतोय का आवाज?
हा मध्ये मध्ये तुटतो थोडासा, हो येतो येतो.
सवय असते ना, कान सोतातच गुदगुले राहण्याचे
हो हो.
खूप सारे लोक असे असतात की, ते त्यांस स्वतःच्या कोशातच गुरफटलेले असतात. त्यांना बाहेर कोणाबरोबर काहीच हेना देन
हो.
तर मला मग त्याच्यामुळे म्हटलं की नाही, बरोबर हे जी व्यक्ती सांगते. की त्यांचं म्हणण हो तिथे जेव्हा तर त्यांचा फॅमिली बिझनेस होता. त त्या फॅमिली बिझनेसमध्ये त्यांच असं होतं की, जेवढं होईल तेवढं त्यांची पेरेंट्स त्यांना बाहेर पाठवायचे. की तू जाऊन घ्या. हे काम करून ये. ते काम करून ये. त ते जायचे. तशी कामं करून करायचे. तेव्हा जेव्हा गेले ते बाहेर तर त्यांना खूप च लोकांबरोबर त्यांचं इंट्रोडक्शन होत होतं. आणि त्या इंट्रोडक्शन मध्ये त्यांन त्यांच्याशी बोलणं हे करणं आणि त्यां नॉलेज पण त्याच्यात वाढत होतं. तर त्यांनी सांगितलं की मी जेव्हा लोकांबरोबर जाऊन बोलायला लागलो ना, तर मला खूप साऱ्या गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या त्या समजायला लागल्या. आणि म्हणजे माझ नॉलेज वाढत होत ते. म्हणजे असं नाही की फक्त माझ्या कामा संदर्भातच असणारे लोक कोणी पण, रस्त्याने जाताना जरी मला कोणी भेटलं तर मी बोलायचो. तर म्हटलं ही गोष्ट किती छान सांगितली त्यांनी. आणि आपण काय विचार करतो. नाही मला फक्त माझं काम आहे म्हणून ठेवतच लोक लोकांशी बोलायचय, नाही तुम्ही येता जाता पण तुम्हांला कोणी भेटलं त हाय हल्लो करा बोला कोणाकडून का होय ना म्हणजे ते म्हणतात ना, दत्तगुरूचं कि त्यांचे इतके गुरु होते. का बरं होते?
कारण की, त्यांनी प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा त्यांना विचार केला. कि मला यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळणार. हे त्यांच्या मनात नेहमी असायचं. आणि आपण आजकाल सगळ्यांना काय वाटतं. की मी खूप हुशार मला सगळंच ये त मला काही गरज नाही कोणाची. पण दत्तगुरू सारखे जे स्वतः अ असून ते स्वतः ते त्यांना शिकण्याकरता ते बोलू शकतात. एवढे गुरु करू शकतात. विचार केला त त्यांनी काव्याला गुरु मानलं. त्यांनी कुत्र्याला सुद्धा गुरु मानलेलं बरोबर. प्राणी, पक्षी कोणी असो प्रत्येकाला त्यांनी गुरु मानलं मुंगीला गुरु मानलेलंय. जी छोटी मुंगी, तिला आपण तुच्छ मानू, तिला त्यांनी गुरु मानलंय.
व्हयं. बरोबर आहे. ते शिकण्यासारखं आहे ना, ते घेण्यासारखं आहे.
हो आपणच का बरं एवढं स्वतःला ग्रेट हे हमजतो पण
हो. आपण किती जरी शिकल, किती हुशार असलं तरी कमीच अस त.
हा मग हीच गोष्ट मला ना, हा म्हणून मला मी जेव्हा ह्या गोष्टी ऐकल्या ना, म्हटलं बरोबर आहे. आपल्याकडे एवढे लाईव्ह उदाहरण आहे, आपण ज्यांना मानतो ते आपल्या समोर आहे. तरी पण आपण हा विचार करत नाही की, काय प्रॉब्लेम आहे बोलायला? कोणी मोठ मोठं नाही, कोणी लहान नाहीे. सगळे सारखे पाठवले पृथ्वी तलावर सगळे एकाच सारखे आलेले जाताना पण तशीच जाणार आहे. फक्त मधला काळ तूम्ही तर तो तुम्ही दिसताय.
हो. बरोबर आहे.
म्हटलं मधला का जस आपण अं ठरवलं, त्या हिशोबाने आपण जगतोय. बरोबर ना? तो आपण निवडलेला आहे की, आपल्याला कस बनायचंय, कस नाही? हा आपण निवडलेला मार्ग आहे. तो तस आपल्याला करायचाय फक्त
हा. आपण काय करायचं, काय नाही. आपण काय व्यवसाय करतो? काय उद्योग करतो? ते आपण वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. पण प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रात तेवढं हुशार असतंच. पण सगळे सारखे नस तात. प्रत्येकाकडं वेगळं काहीतरी, अधिक गुण असतो.
एक वेगळा गुण असतो फक्त, फक्त ती बघण्याकरता आपल्याला तशी दृष्टी एक ठेवणं गरजेचं आहे. मी श्रेष्ठ हा विचार जेव्हा येतो ना, मग तेव्हा आप याच्याकडे पण आपल्याला काही मिळू शकतं बर का, आपण शिकू शकतो. हा विचार जर
हो ना. नाही छान आहे बरं का, तुमचे विचार मला खूप आवडले. तुम्ही दत्त गुरूंना मान
नाही मी देवाला मानते
हा हा.
मिळाली ही गोष्ट मी म्हणून दत्त गुरूंना तर मानतेच, कारण की गुरु, गुरू तर तेचये. हम्म.
तो तुमचा मोठे पणा, कि तुम्ही प्रत्येकाकडणं शिकणं म्हणजे अ जे बोलताय त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळतं हे, हा मोठेपणा आहे. नाही तर मग मीच हुशार, मला सगळं येत, मी एक आहे, चांगल्या याच्यावरये पोस्ट वरये. तसं नको. हे भारी आहे ना.
हो, आपण तिथे पोहोचायपर्यंत पण आपल्याला आतापर्यंत खूप जणांनी मदत केलेलीये. सुरुवात तर आपल्या आई वडिलांनीच केलेलीय.
हो, बरोबर आहे.
आण त्यांच्यानंतर आप
नाही छान आहे, खरंच.
वाटत आपल्या
हो तेच, छोटे-मोठे सगळ्यांचाच असतो खारीेचा वाटा प्रत्येक गोष्टीत.
हो.
मग. मानलं तर लहान मुलगा सुद्धा आपला गुरु असतो, तो पण आपल्याला काहीतरी शिकवून जातो.
हो. आजकाल तर, हे आपले हे जे आपले छोट चिल्ले-पिल्ले सुद्धा इतके हुशार आहे ना की त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहित असतं.
हो. हो. मी आत्ता काल परवा एक गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमात गेले ना, तिथं ते महाराज सांगत होते. म्हणजे ते लहान मुलं आजी-बाबांना मोबाईल शिकवतात कसं चालवायचं मग ते पण त्यांचे गुरूचं झाले. आजी-बाबांचे गुरु झाले ते. लहान मुलं.
हो, मग तेच
असं. कारण त्यांना ते नॉलेज आहे, असं.
हो, आणि या मुलांमध्ये चौकस बुद्धी पण खूप असते ना आपण नवी चार करतो आपल्या पेक्षा जास्त त्यांना गोष्टी माहित असतात. त्यांची ऑब्सर्वेशन तेवढे असतात, बरोबर ना?
हो, बरोबरं. नाही आता खरंच शार्प, मुलांची बुद्धी खूप शार्प आहे.
खूपचं.
आपल्यापेक्षा बऱ्यापैकी त्यांना काही गोष्टींचं नॉलेज जास्तचं आहे.
असु शकतात.
हो हो. हो खरंच.
आपण विचार करू तोपर्यंत ती आपल्याला एखादी गोष्ट करून पण दाखवते हे बघ असं हाय.
हो. अगदी पाच वर्षाच्या मुलापासूनच.
पाच नाही ओ एक-दोन वर्षाची पण तशीच आहे. माझं पिल्लूच मी सांगते तो तर लहान म्हणजे तो त्याच्याकडून मला कधी कधी असं वाटायचं हे एवढंच आहे पण याला एवढं कसं काय समजतं.
आपण विचार नाही कर तेवढे त्यांना माहित
हो तो एक प्रश्नच पडतो ना. एवढं नॉलेज आलं कुठून यांच्यात?
हो ना. आपण जेव्हा आपल्याला पन ह असेव तोपर्यंत ती गोष्ट करून दाखव
हो.
त्या चॅट जीपीटी किंवा जेमिनी आहे असो त्यांची उशीर ते तुम्हाला करून दाखवतील. हे बघ असं वापरतात असं सांग.
हो बरोबर आहे. बरोबर आहे. छान आहे बर का तुमचे वि विचार पण मला खूप आवडले.
मला पण छान वाटलं तुमच्यावर बोलून हो,
हो ना, हो हो हो हो ताई चालेल चालेल हो, ओके-ओके
चालेल हो ओके चालेल ना,